मला काय प्रॉब्लेम नाही, तू का उचलली नाहीस काल फोन?
अग आवाज घुमालाय माझा म्हणून उचललो नाही.
अगं पण ते गेलं ना डिस्कनेक्ट झाला तो.
येतंय परत एडिट करता.
कसं एडिट करणार ते?
इथे पेन्सिल असतं कनई त्याला टच करायचं‌.
पण ते त्याच्यात ऑप्शन नाही आहे बाळ.
मला येतंय की ग पेन्सिलच.
होय...
होय..
ठीके मी ते नंतर बघतो.
हम ज्याला झिरो झालय ते करू
तेच तर....
हो हो थंडी थंडी
थंडी वाजायला रे खूप
होय लय मार खाल्या बाई तू काय आता कॉलेजवरून आल्यास काय
मी आता कॉलेज वरून आले. मित्र भेटलेला तिथे कॅफे जवळ एका तिथं थांबले त्यामुळे मला फुकटची कॉफी मिळाली कॉफी पिली त्याच्यासोबत जरा अर्धा तास होत ऑलमोस्ट तिथे कॉफी बनवूपर्यंत ऑर्डर पिऊून असं त्यामुळे अर्धा तास तिथं गेला माझा बीन्स काडायचं तिथं
आणि मग आता घरी आले. घरी आल्यावर गोळ्या खायच्या होत्या मला
त्यामुळ मला गोळ्या खाण्यासाठी जेवायला लागणार जबरदस्ती जेवले आता भाता आमटी दूध खाल्लं
ह ह..
आता मी गोळा खाणार आणि झोपणार.
मन आता उद्या उपवास आहे म्हणून
अरे होय की बरं झालं मी बाराच्यात जेवले नाही तर मी एकदा बारा मग मी एखादशी करतोय.
माझे उद्या उपास आहे म्हणून मी आज जेवलोय.
ऐ ग लक्षातच नाय
बग मी लक्षात करून दिलो.
हम म्हणजे तसं नाहीय ग
एकादशी आहे उद्या हे लक्षात माझ्या पण त्याच्यासाठी आज जीवायच हे वीस
हम अगं मी तर कुठली तर एकादशी सोडले काय पुरुषातून सुरू होतो त्यावेळी आपण रात्री एक वाजता जेवलो नाय काय
हम बरोबर पण ती अशा साधी एखादशी एखकादशी एकदाच असतात बाळा
कार्तिकी एका जशी होती मोठी
हा तेच की तशी असेल काहीतरी पण आषाढी एकादशी चांगलं गोष्ट आहे कशासाठी खरं म्हणजे तू एवढा मनापासून का मागतोस
आग आत्ताच ग म्हणजे असं मला सवयी झाल्या ते उपवास करून
हम चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे
त्यावेळी मला माहितच नव्हतं एखकादशी म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही जेवायला बसलो केलो ना त्यावेळी म्हणजे असं आमी महाप्रसादला गेलो तो तिथं म्हटलं ज्यांचा ज्यांचा एकादशीचा उपवास त्यांनी कडच्या बाजूला जेवायला बसा मग त्यावेळी पाहिलं. आता उपवास कसा धरू रात्री दीड वाजता जेवले मग उपवास केलाच नाही.
होय
चुकून वाट चुकून
होय
असं काय मुद्दाम थोडीच ना केलस. हम करायलाच पाहिजे देवाला माफ हो अग ते हिच्यावर बोलायला ये ग कार्या ॲपवर टास्क कम्प्लीट करायचे सव्वीस ता सारी का हॅलो..
हम.
अगंग मम्मी विचारायला कोण आहे.
आमचा पप्पा मगाशी बोलाले फोन वर इ की आत इ की आत काय करायलस फोनवरती बाहेर थांबले कुडकुडत
आत हाईत घरात आता घरात एक एकदा रेंज येत नाही.
हम
माझी बहीण पण फोन कॉल करालती ना ती त्यामुळे एका टाईम ला डबल डब्बाला वाज ते
एवढं कुठं जातं त्या आवाज आता मी मगाशी येताना तुम्ही गाडीवरच म्हणजे माझा फोन चालू होता.
नाय तस नाही हॉल मध्ये पप्पा टीव्ही बघायला तीत ना मग किचन मध्ये मम्मी होती स्वयंपाक करालती आणि बहीण बेडरूम मध्ये होती. ती ग आणि जोर जोरात हसत हसत बोलायती म्हणून मी बाहेर गेलतो.
असं झालं.
ती प्रणालीला फोन केलती ग मग ते दोघी हसत हसत बसलेल्या काय आणि
होय अगं ओके मी मी आणि मी आणि तिच्या समय्या ऑंटी बोलत होतो मगाशी पण तुझ्या बहिणीचा कॉल आल्यावर तिने मला फोन मला म्हणजे विचार केली आहे मला वेघूनवर केली पा आहे ती
केली बाई
ती कधी तरच लावते माझी बहीण
पण दिस इज नॉट फेरणाना आम्ही आमचं चाललेले ना परत कॉल वर ऍटलिस्ट संपे पर्यंत थांबायचं सगळं मग तिला करायचं नाही नाही तसं नाव ग ते कम्प्लीट केली पण असं म्हणतात असे अग म्हणजे पाच कॉल व तरी कम्प्लीट करायचे ना असं म्हणतो बाकी कोण
आता तिचं कसं झालंय ते सगळ्यांना फोन करत्या ती, पण मी
मला सगळ्यांनी एक एक टायमिंग, सगळ्यांनी नऊ वाजताच टायमिंग सांगितलंय.
कुणाला तिला होय म्हणजे मला जेऊन खाऊन जरा निवांत असतात ना सगळीजण म्हणून तुला तसं सांगितलं असतील.
आता फोन कर नऊ वाजता फोन कर. एकट नाही पाच सहा त्यांना आणि मी सगळ्यांना कॉल करतो. त्यानी सगळी मला म्हंटलीत नऊ वाजता कर. एके मग परत नऊ वाजता हे सगळी की नाही एका टाइमला सगळी करायला लागली.
सगळ्यांनी तेच म्हणलं का तुला?
व्हय आणि त्याच म्हणजे मी एकाला कुणाला तर फोन केलतो. मग त्यानंतर आपोआपच सगळ्यांचं मला मिस कॉल पडायला लागलेत. फोन करणार होतीस की हे म्हणून
हम्म.
आता बघु आता कधी सपतय बाई माझं फोन फ्रेंडच.
बघ की खूपच वेळ असं असं वाटायला लागलंय की खूपच वेळ कंटाळलोय. ताणा लागल्या अस वाट
मी आता आता परवा फॉर्म भरल्यामुळं मला आता हे करायला लागले ग.
पण मी फोन फ-फॉर्म नाही भरला, तुम्हाला कसं काय फॉर्म भरायच आलं?
ते फॉर्म फोन फ्रेंडचा फॉर्म भरायचा होता ग आलतं एक ते.
पण मला विदाउट फॉर्मचाच आल आलाय टास्क.
होय? काय माहित नाही बाई मग तुला बाकीचे पण टास्क आले असतील की.
म्हणजे?
आणि ट्रान्स्क्रिप्शनची, लोकवाणीचे तेन.
नाही अजून ते नाही पडले बहुतेक ते मी कंप्लीट नाही केल ना. त्यामुळे मला काही नाही पडला वाटतं.
हम्म.
हम्म. पण चांगली गोष्ट आहे ना, आपल्याला काहीतरी काम मिळालंय जरा. आपल्यातला कॉन्व्हर्झेशन वाढलंय बहुतेक हेच त्यांचा हेतू असेल.
आता तर त्यांनी की नाही म्हणजे आता आम्हानी माहित नव्हतं की मला आणि प्रणालीला किती जण आहेत ग्रुपला. आणि
हम्म.
त्यावेळी आम्ही काय असं म्हणजे असं ठरवलेलं की ग्रुप मधलं कुणाला तरी एकट्याला घ्यायचं आणि त्यांना विचा रायच तुम्ही फ्री हायसाका बोलणार हाय काय, पण काहीतरी विषय झाला वाट तर सरांनी म्हटलीत अहो तुम्ही ज्यांना ओळखतायसा त्यांनाच फोन करायचा, अनोळखी माणसांना मेसेज करून पीडायचं नाही‌
होय मग ते कसं होणार ना अनोळखीना फोन करणार तुम्ही. अनोळखी तुम्हाला ओळखत नाही. आता आपण दोघी एकमेकांना ओळख जेवलो मी. काय जेवलीस? भात आमटी खाल्लो. जेवलोय अनोळखीना आपण असं, काही नाही करू शकत ना. फोन डायरेक्ट आणि काय बोलणार अनोळखी लोकांशी आपण.
होय ते पण आहे सोड. पण आता तीस कॉल करायची म्हटलं तर, तेवढे नव्हते त्यावेळी आता आता सगळी ऍड झालेत.
हम्म आणि आपलं ते झालंय म्हणून गं सगळ्यांच. बॉन्डिंग म्हणून आपण एकमेकांना फोन करतोय. बाकीच्यांचं कसं करत असतील ते.
बघु आता किती जण कॉल एक एक. कॉल तर असं व्हाय लागल्यात, मी जरी एक दोन कॉल जरी झाले अस असल तरी मी परत तिसऱ्यांदा लावायला गेलो. तर मग ते हा टास्क तुम हा कम्पलीट झालाय तुमचा सांगतंय.
काय माहित काय तेच, काय आयडिया मला पण नाही. मग अशी तसं झालं तेच्या बाबतीत माझं. एकटीच्या बाबतीत झालं आता. तू म्हणतेस एडिटचा ऑप्शन येतोय, तर मग एडिट करून बघू आता.
मला तर येते बाई, मी तर तसंच करतोय.
हम्म.
व्हय ऐक एकदा काय होतंय, जर पुढचा व्यक्ती फोन उचला नाही. तर मी त्यालाच एडिट करून, परत हाय तो नंबर कॉपीपेस्ट करून परत त्यांनाच लाव
हम्म. माझे तसं तर दुसऱ्यांदा झालं, पहिल तिच्यासोबत झालं आणि दुसरं तुझ्यासोबत.
अगं तुझे दोन तर कॉल झालेत, माझे आता बघ मी आठ मी आठ. का नऊ कॉल केल्यात कणी, त्यातल पाच पाच कॉल काही तर माझे वाया गेल्या गत गेल्यात.
कां.
अगं कॉल उचलतो म्हणून, उचलतो करतो म्हणून म्हणजे. मी रिसीव करतो म्हणून सांगत्यात, काय मला आणि फोन केला कणी मग उचलतच नाही.
हं.
मग तसंच ते झिरो झिरो चालय.
हम्म.
आता राहू दे म्हंटलं तेने, ज्यावेेळी त्यांनी करतील ना पुढच्याने. त्यांच वेेळी सांगायचं असं ठरवलं.
हम्म.
झोप आली मला.
हो कां, सेम हियर.
पण टास्क पण कंप्लीट करायचाय.
हम्म.
टास्क पण कप्लीट करायचाय ना.
हम. टास्क पण कप्लीट करायचेत.
आता उद्या काय पण करून बाकीच्या. राहिलेलं कॉल, थोडेफार कम कम्पलीट करायला पाहिजे.
हम्म.
जे फ्री आहेत, त्यांना कॉल करायचं.
तु कधी फ्री आहे. हम्म
काय झालं
आधीच्या सोबत तु व्हिडिओ केली ती तिथंच नाही येणार
नाही नाही ती केलती तिला मी सगळं डाउनलोड करून दिलत तिनें डेल्ट मारल.
हं
काय माहित त्यांची मम्मी नको म्हंटली.
ह हम्म
काय पोरी करतो थांब.
ठीक आहे लाव.